हॅलो कडे झाला काय मधनं
दहा मिनटं झाल्या असतील
नाही पाच मिनिटांनाच कर पाच सात मिनटं चालत
हम्म काय नाही त
आप आटोमॅटिक कट करते कायी
हम्म एक एकदा होते एक एकदा बारा मिनिटं झाली तरी होत नाही
हम्म
ह् झालं बघ आता एक कॉल झालं की झालं
हा हूशेवढाता का ह्याच्यानंतरनी
येद्या नंतरचा
अ वैतागवाडे आहे र हे तुमचा असला ग्रुप नाही काय तसं नाही बघ कट करा लाव हो आहे
काय मी लावतोय तुला फक्त असं टच करून उचलायचं असत
ह हा ह
मी तुला काही काम पण दिलं नाही बघ
काम काम काय करायचे अस त
असं फोन लावा नंबर डाईल करा त तर काय दि
हे असलं काय ज म्हणज आपला
हम् मग असं राजावरनी ठेवलं तुला
हो होय हो म पहिल्या प्रश्नच आहे गड आणि राबय राबून झाली की राजाहून बसायच
ह
अससं का ब
मग
मग काय नाहीवाता बसलो आराम पाटठ्याच्याण कामाला चार बारं येत नाही खरात
घरात एवढा होत होते
होम ऑन रोड घ दारातील पुरे खेळाले आहेत
हो ना
आणि तिका हळू बोलून का त्या
हम् हम
आगडार ब
जातोच क नाहीच खेळायला
मी आता काय त्या परंजीत नाही खेळत बसू
ं तुला क्रिकेट व्रिकेट आवडत नाही
आधी आता कुठे काय झालं गेली की दिस
खेळतात कि बाबा
गावात खेळत्यात ग पोर तिथ
अरे जायच पहाटे सकाळच असते की
आ आम्हाला लोहळू कवि होते सकाळी गावात जातेीलस
अ मग आपला छंद आपण नाही जपायचा तर कोण जपणार
छंद मेलेत सगळे असले काही छंद नाही आमच्याकडे आता तेच ते पर स्थिती वयानुसार छंद गायब असत आता काय नाही आता आम्ही सगळं जगलो सगं अजून पतूर मी पोरं जाल तरी पण जाोन खेळच होतो आता आता हे चार पाच वर्षात जाई झा खेळाय
मग झालच की राहिलं काय
हा सगळे केले निवांत होय काय अडचण नाही खेळ खेळतो नाचायला नाचायला जातोय दंगा दंगा करायला भांडायला
त्याला बघितलं नाही बघा अजून
आह
नाचतेल तेवडं बघाल नाही बघ
नाचतेला बघायला तुमचे बहतेक हा तायडीचे लग्नत असं कॅसेट असेल त्यात असेल ब
हाय कॅसेट बंद पडल्या ती
बंद पडल्या त्याला ह्याच्यावर काही करता येत नाही का कॅसेट किंवा ह्याच्यावर पुण्याला करता येते हित तर येत नाही का आपल्या इथ आमच्या पण लग्नाची कॅसेट आहे मी त हे करून घेणार आहे त्याच्या बर झालं लक्षात रा विचार
ह
ह तू पायला
तुमची पण कासडीच आहे हवे
होन ना सिडी आहे
तेच मम्मीच पण होतय ते कन्व्हर्ट प्याच्या्यात पेनड्राईव्ह मध्ये
पेन ड्राईव्ह मध्येकरून त विचारत ते आता इंजिनेिअर आहे ना तिचा नवरा तो पण हितच आहे आ ती डिलिवरर झाल्या तर नऊ महिने नव्वा चालू आहे वरष त नवरा हायच तिथं गाडी बिडी लागली तर फोर व्हीलर झार
हम्म
ते ह तचीस नंतर जातो हळूच काय काय चाललंय विचारतो आणि काय काय काय काय करत त्यातन विचारतो त्याला असं असं करता येतेय का आपलं काम साधून घ त्यांनी काम साधून घेतत्यात माझ्याकडमध्ये
तसच सगळी करत आपण पण हाळूच काम करायचं आपल्या आण झालं.
हा आपलं आपलं काम हूपर्यंत बर हाय. कणी रे अम कँसेट आमची बघायला नाहीस त
आं
आमच्या लग् आमच्या लग्नाचे व्हिडिओ बघायला नाहीस काय
नाही तू कुठं दाखवलंयस मला.
हाय की गं ते सिडी आता खराब झाल्या ना ते ते करून घेत होता म होत्या काय बघतो म्हणजे टी. व्ही ला लावायला येतय.
होय मला बघायचंय मी बघितलं नाही.
ग्नचं काय लग्नाचं म्हणजे पूजेच आहे गं लग्नाचं म्हजे काय लग्ना दिवशीच नाही दुसऱ्या वेळेला पूजा होती कनी पूजेच्या दिवशी लग्नाच्या वेळेला काय वेळ नव्हता ना कुणाला कॅसेटवाल्याला बोलवा हे बोलवा ते
होय.
तुजा फोटो हाय वाटत आमच्यात आसला तर बघतो थांब नंतरन व्हय लग्नाला होतीचच की पूजेला होतीच की तुमचा अण्णा नाचत्याला हाय.
अ अण्णा
आ हा आ मोठी ह्यो विजू अण्णा.
होय काय.
होय तो त्याची बायको दोघं नाचा लागलेली डॉल्बी लावलेला आम्ही.
मग तर बघायलाच लागते.
मग तर
मग मला नव्हतं माहिती एवढं आमच्या घरातली इन्व्होल होती.
हम्म्म होतीत की सगळी तुमच्यातली. तुमच्या आजीनच गुलाबजामून केलती.
हम् तुझा बा सांगणार गुलाबजामुन करूया हे करूया ते करूया
आणि आता आता सगळ्यांच्या लग्नात लाडू
हम्म आता लाडू बांधत्यात.
वयताक आलाय लाडू खाऊन.
आणि आपल्याला घरात ब कुरमा, पनीरचा कुरमा पुरी, गुलाबजामून, कोशिंबीर दोन प्रकारचा भात लाडू तुझ्या मम्मीच्या घरात काय असणार? तुमच्या बाकडं लग्न होत इथं?
हम्म
लई खतरनाक आयटम आहेत ना ते.
आणि ते पण घरात गेलेलो.
दारात दिलं
आरे आता पण दिदीच्या लग्नात केेलत की. मला तर वाटतय ती शिंगारी फॅमिली वैतागली आसाल लाडू खाऊन.
कोय
दिदी कडचे रे
हा
लाडू खाऊन वैतागले आसतील.
वैतागले आसतील एवढं करून ठेवलेलित
हम्म आरे प्रत्येक कार्यक्रमला तेच होत नाही. अ साखरपुड्याला एक हुतं,
ह
आणि अने का चला होतो बाबा
सरकला अडचकडते
लाड ए लाईट लाव रे. मग
लाडू आणि ज म्हना सगळे लाडू खाऊन. काल म्हला की हे, काल हे करायला आलत ना तिथं न्याच मतदान यानच ते चालू ना ते
हा हा
काय झालं ते, काय उघच किरकि करत आलावर
बोलवालेच बघ रे अ तो जरा कमी वरड आतो बोलवाल्यात मध्ये हे आमचा बाबा्या का घेण्या त्या आलाय खिडच जरा काय झालं की वला ना करज
कोणाची सवय लागला
अ
कुणाची सवय लागल्या
हे असलं क का मी चिडत बिडत नव्हतो तुझ्या वर
तू तू पण रागिटचस वाटतं
आहिला विचार तुझं
मम्मी मम्मी काय सांगत मम्मी म्हणते त्या येते पिशवी दे रे माझा राहूलही चांगलं आहे,
हा तसा कॅसेट ए बी दोन सेड असतात.
हम्म
चांग लिस्टिक चांग रा
होय.
कोण चिर पिर करायला के जसंस तसं एक मिनिटात मलालाही वेळ लागत नाही दुस एकाच सेकंदाच्या आत उत्तर देऊन मी रिकाम हो कोणपण असू दे.
असं तर कवा शिक शिकू अस कवा सांगणे.
शिकायचं शिकायला शिकूच काय नसते ते तयार मानसिक तयारी करून गला..
तस तस करून चालत नाही रे
हो काय उपाय नाही त तुमच्या घरात असलं काय वेगळंच आहे तुमच्या ते. नुसतं काव काव खाणे एवढंच तुमच्याच. आणि माणसं सगळी काऊणे एवढ्यात आहेत.
अरे ते घरातल्या घरात पण तसच आहे तू घेतली जरी आबरू काढली तरी परत जाऊन तिथंच.
हम्म काय मला हेच काय पटडत नाही.
काय करायचं मग!
काय करायचं काय करायचं तुमच काय बा बदलणार नाही. तब्येतीला सांगण्यात अर्थ नाही
काय सांगून उपयोग नाय आलिया भोगासी हम
हम्म एक मिनट रायला
हम्म
एक मिनिट हम बरोबर नऊ मिनिटं झाली आता
आठला तर आणच नव तो
नाहीईटला नाही म चार बारा करुन आलो
हम्म वात मग
हम्म चाले काय तर कायदा कुठे फिरत आहात. आ उठा
हो
क नाही हम्म तुला नवे
काय नाही ओ
निवांत
ह निवांत.
चालाय काम बसायचं बसायचं काम चाललंय.
बघ की
आम्
काय म्हणलास
तुला नाही. आणि काय निवांत
निवांतच आहे बघ आता पायाची घडी घालून पाय दुकाला हा?
हम तू सारखं घडी घालून बसले की तस होतय चालत राहायला पाहिजे.
मग काय करू बसायचं नाही तर, झोपायचं नाही तर, उभं राहायचं
हम् तेवढंच का?
काय करायचं!
बघत बसायचं दहा दहा मिन दहा मिनिट झाले.
चालते.
हम् अ झाले काय संपले
झाले दहा मिनटं -
हम्म
हम्म चालतय
ते हां